हॅलो चहा वगैर झाला? मग काय करायलागलिस आता
बसलीये आता काय टी. व्ही बघायचं
तब्यत वगैरे बरी आहे का हा तब्येत बरी आहे का?
हा तब्येत बरी आहे
बर.. बर बर बर आज मी तुला कनि बेसनाच्या लाडवाची रेसिपी सांगणार आहे
आ...
बेसनाच्या लाडवाची रेसिपी सांगणार आहे मी सांगणार आहे का तू सांगतीस?
तू सांग
बर पहिलं काय करायला माहितीये का? हरभऱ्याची डाळ डळून आणायची हा मग बेसनपीठ चाळून घ्यायचं
बर...
अ मैद्याच्या चाळणीने बारीक अस
बर..
हे मग अ.. कडाईमध्ये तूप घालायचं आणि किती वाट्या भाजायच ते मोजून घ्यायचं
हो..
साधारण चार वाट्या मैदा हे घ्यायचं बेसनपीठ हम्म.. बेसनपीठ भाजून घ्यायचं खमंग अस गुलाबीचा रंग येतय वास येतय तूप घाल राहायचं त्याच्यामध्ये भरपर तूप लागतय हा मग भाज तूप घालायचं आणि मग तूप सुटायला लागलं की गुलाबी रंग असा येतोय खमंग वास सुटलेला असतोय
हम्म
हम्म मग तेव्हा बंद करायचं साधारण त्याला एक तास लागतोय बघ भाजण्यासाठी हा आणि मग गारकत ठेवायचं आणि गार तर तसच ठेवायचं नाही कडई हलव उल्हतन्यानं हलवत राहायचं ते नायतर मग जर हलवलं नाय तर ते लागत राहत खाली मग करपून जाईल खालच्या खाली. म्हणून मग जरी गार करायला ठेवलं की नाय तरी पण ते उलतण्यान हालवत राहायचं.
हम्म
आणि मग चार वाट्या जर आपण हे घेतलं अ डाळीच पीठ म्हणजे बेसन पीठ तर साधारण साडे तीन वाट्या साखर घ्यायची म्हणजे किती गोड लागत तुम्हाला कमी असत त्या प्रमाणात ती साखर घ्यायची म पिट्टी साखर वेलदोडा आवडत असेल तर मग वेलदोडा घालायचा कुठून त्याच्यामध्ये हूं आणि कोमट असं हाताला जर आपल्याला हातामध्ये वाळायला येत असेल तेव्हा मग साखर घालायची त्याच्या म हम्म आणि साखर घालून जराशी मिठाची चिमुट पण घालायची त्या साखरेमध्ये नायतर मग आळणी लागतेय ते लाडू. हम्म मग की नाय साखर पूर्णपणे मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये. खाली वर खालीवर करून आणि हं उलतण्यानी मिक्स करून झाली की परत-
हाताने कर आणि दोन्ही हातावर एकावर एक घेऊन अस मळायचं ते म्हणजे एक जीव करायच ते पीठ आणि साखर
हम्
हा आणि मग पूर्ण मिक्स झालं कि मग लाडू बांधायला घ्यायचे. तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये तुम्ही काजू बदाम
हम्म आवडत असेल तर कुणाला चावत असेल तर समजा नसेल आवडत तर मग कुठून घालायचं बारीक पावडर. मुलांना पौष्टिक मिळतय ना.
हं
हं मग समजा असं तुकडे तुकडे आवडत नसले तर कुटून घालायचं पावडर करून. कुणाला म्हाताऱ्या माणसाना खायला येत नसल चावायला. तर मग पावडर करायची ड्रायफ्रूटची. म्हणजे आपले हे असतात की नाय काजू बदाम कुणाला का पिवळे बेदाने आवडत असल तर मग ते वरण लावायचे डेकोरेशन साठी सजावटीला.
छान
हूं हे झालं बेसणाचे लाडू. आणि डाळ्याचे लाडू कसे करायचे तू सांग जरा मला फुटाण्याच्या डाळीचे
चन्याच्या डाळीच पीठ घ्यायचं त्यांना फुट्टाने घ्यायचे आणिकं ते दळायचे.
हम्म
आणि त्याचे पीठ झाले की चाळणीन चाळून घ्यायचे.
हम्म
म तसच त्याच्यात पण असंचं हेच्यासारखं तुपसाखर घालायची ह
हम्म हम्म. आणि आता समजा, दोन वाटे, अं फुटण्याची डाळ दळून झाली असेल, पिठतेच तर साखर पण म किती घालायची.
घालायचे आपल्याला आवड असेल तर मग दीड घालायची, दोन घालायच्या.
हम्म हम्म, आणि वेलदोडा घालाय ना त्यात, आवडत असेल कोणाल तर. ह हां हां ब आणि समजा, कोणाला ते पदार्थ आवडत असल तर, काजू, बदाम,
सगळं घालायचं, लागलं तर.
कुणाला, म काय म्हणायचं त्याला, मेवा सुका, मेवा आवडत असेल तर, टाकायचं त्याच्या मध्ये, हम्म हम्म हम्म. बर. आणि मग भडंग कशी करायची सांगाल का? लाडू झाला, आता भडग करायची.
भडण काय? चिवडा कोणता घ्यायचा, दोन प्रकार दोन प्रकारचे असतात, चिरमुरे असतात, पुन्हा ते भाासके चिरमुरे असतात.
बरं.
हम्म.
चीरमुर यांचे पण प्रकार असते.
होय.
हम्म, भाजके चीर मुरे आन सत्ते चिरमुरे आणि फोगरी चिरमुरे काय? पंढरपुरी चुरमुरे.
पंढरपुरी चुरमुरे.
हम्म हम्म हम्म. आणि पुणेरी चुरमुरे असेल काय मग.
हो.
हम्म बर. आणि मग ते, आपले अे बुटके असतात उंचीला ते कसले, ते असते चांगले का?
कोणते आपल्याला आवडतं ते आणायचे.
बर, मग घोळून घ्यायचे पहिला, सुपामध्ये घेऊन.
घोळून घ्यायचे, आणि त्याच्यासारखेच फोडणीला टाकायचे.
नाही, शेंगदाणे घ्यायचे, शेंगदाणे
तेेत आहे की
किडके का शोधून काढायचे, निवडायचे ते व्यवस्थित, हो सगळी प्रोसिजर, व्यवस्थीत सांगितली पाहिजे ना.
हम्म.
अ काय म्हणायचं त्याला, पूर्ण व्यवस्थित, सविस्तरपणे सांगितलं पाहिजे. कसा पदार्थ करायचा. मग शेंगदाणे निवडून घायचे, आणि तळून घ्यायचे,
तळून घ्यायची, गुलाबी रंगावर
आ. खरपूस खमंग असे तळून घ्यायचे, हा लसूण, आलं मिक्सर ला लावून घ्यायचं.
हम्म, लावून घ्यायचं.
आधीच सगळी तयारी करून ठेवायची आधीच, नाहीतर ऐन वेळेला इकडं गॅस चालू ठेवायचं, आणि तिकडं
असं कसं, असं कस, तस कस, तसं कस. सगळी तयारी करून घेऊन, फोडणीला टाकायची.
लालबुक्का, मीठ, पिठ्ठी साखर,
हो सगळं.
आलं लसून मिक्सर ला लावून.
हम्म.
तयारला तयार ठेवायचं आणि मग पातीलामध्ये तेल घालून, शेंगदाणे तळून घ्यायचे. चेन मग लसूण घालायचं, आल्या लसूणची पेस्ट घालायची त्याच्यामध्ये आणि बुक्का घालायचा, हळद घालायची मीठ घालायचं. आणि सगळं एक जीव. कराय हालवून आणि मग वरून चिरमुरे घालायचे. आणि मग सगळं हालवून घ्यायचे, सगळं मिक्सळुन.
जास्त हलवत बसायचं नाही. जरा गहून झाली कोतराच
होय त्या पहिलेच कुरकुरीत असतात ना.
हम्म आणि जास्तच आपण करत, राहिले तर मग चिंबट होते.
हा हा हा गॅस वरच ठेवलं होत का? हम्म हम्.
लगेच व खालीवर झाले, की कुरकुरीत झाले की काढायचे.
हम्म हम् आणि आपण तेलामध्येच. बुक्का मीठ घातल्यामुळे, सगळं त्याला लागलं जातं.
सगळे चिकटते सगळं, व्यवस्थित होत.
अ जर आमसूल पावडर असली तर टाकायची म्हणजे, आंबूस छान होते नाहीतर लिंबू पिळायचा.
हे आपल्या आवडीला
आवडी न सरच की हळद घालायची, त्याच्या म कुठे साखर घालायची. आणि छान मख खमंग भडांग होती, ते आंबा भडांगमध्येध्ये काय करतात. काजू तळून घालतात.
हम्म.
आणि लिंबू पण पिळतात त्याच्यामध्ये.
हो.
हम्म. आणि मग अशा प्रकारे खुसखुशीत, भडंग तयार झालेली आहे.
हम्.
आणि सुशला कस करायचा. शिमलेले चुरमुरे असे ते पाण्यात भिजवायचे काय.
हम्म उपसंगीचे.
हा आणि कांदा टोमॅटो घालतात, त्या त्यात फोडणी द्यायची असते का. अ कच्चच करायचं असते.
काय नाही फुडणीसारखं पोह्या, फुडणी टाकायचं पोह्यासारखंच.
पोयासारखच प कोडणी टाकायचंय.
हम्म झालं काध उतराचं लगेच.
मला काय वाटलं की कच्च, त्यात कांदा टोमॅटो घालायचा.
हम्.
नाही का मग चिरमुऱ्याचे पोहे असं, होते का मग साधारण.
हम.
बर बर बर..... ! चालते हे झालं, सुशिला आणि नाव कसं पडलं सुशिला याला?
हम्म सुशिलाने केला असाल, पहिला त्यामुळे तसं नाव पडलं असेल. बर बर बर बर. चालते बाकी ना, तोंड वगैरे काय म्हणतात.
छ नात.
सगळे छान आहेत पतोंड, पण आले म्हणजे तुम्हाला.
होय.
हम.
नातवंड आली, पतवांड आले, सगळे आले.
बर बर तब्येत छान आहे म.
हम्म छान ये मस्त.
आ जेवणामध्ये मेनू काय बनवणार आहे मग.
काय चाललंय, कडीपत्ता आणि काय काय चाललंय.
कडीपत्ता?
होय ते आपण म्हणायला लागली कडीपत्ता आण ते काय चाललंय
हम्म हम्म कडीम्हणत असशेल का कडीपत्ता म्हणतेस.
नाही कडी पत्ता म्हणते ते घालायच कशातत चालले.
बर बर बरर. ठीक आहे बाकी सगळे छान आहे मग.
छान.
पाऊस वगैरे.
अजून कुठ आला आहे पाऊस.
पाऊस पीस काय नाही जून महिन्या संपता आला की आज सव्वीस तारीख झाली आहे.
हम्म पडील की बाय यंदा वड द्याय लागलंय
बर बर बर चालेल पडू होउदे जोराचा पाऊस मग.
नाय सात जून लाच पाऊस यायला पाहिजे.
हम्म चाले चालेल ठीक.
हम्म ठीक आहे च.
हा हा ओके काळजी घ्या.
हो.